हो.
हॅलो,
हम्म काय चालू आहे.
सांगा ना.
हॅलो, चहा चहा पिलीस काय.
नाही अजून तू.
नाही अजून आता मामातन कधी आलं.
अ आलेत की तीन वाजलेलं.
होय आज का पाऊस वगैर तिकडे.
पाऊस आहे नाही तिकडं. होय. बोला पटकन. इकडं हाय आज तरी सारखा म्हणजे जरा जरा यालाय. आशेचा एक किरण घेऊन येणार.
मग आणि काय. बघ्या काय करायला लागल्यास.
हा हा,
हम्म आज सुट्टी.
होय आज रविवार.
मग आज संडे स्पेशल काय केलेलीस.
संडे स्पेशल काय नाही बारणीवरल बसले बघ.
बारणी करत बसलेलीस होय जेवणात काय स्पेशल केलेलीस म्हणलं.
हम्म काय नाही ग असं रोजतच.
स्पेशल काय नव्हतं होय आज.
तुमचो होय का.
नाही बाय आता परवा तर झालं की बड्डेला येशूच्या.
हा हा,
इडली आहे बग उद्या.
उदय हाय काय.
तू काय नाश्ता वगैरे काय बनवतेस नाईस.
हम बनवते की.
काय बनवतेस काय काय तू तुला.
नॉन व्हेज तेवढं येते बघ सगळ.
इडली डोसा उत्तपा.
ते जरा भिजवून कराला लागते नाव.
ते,
हा मिसळ आहे.
मिसळत्या नवा.
हा पावभजी.
पावर जित्या मगाणी काय पाहिजे.
आणि हे आंबळे कोटत्या. आणि. एडली काय सोपं हाय की ग त्यात नुसतं वतायचं.
मग इडली येत्याच म्हणायचं ग म.
हा फीठ बनूस्ता बारीक करायचं.
डोसा पण, तुला पण येतय. सिम्पल रेसिपी आहे तुला सांगतो. काय करायचं तांदूळ भिजवत घालायचं. तीन वाट्या तांदूळ भिजत घात ले की, एक वाटी हरभर डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या संध्याकाळी बारीक, करताना पोहे घालायचे त्यात किंवा चुरमुरे शिळा भात ते सगळं बारीक करताना आणि जस. हां.
घालायचं
चालते. चिरमुऱ्या ऐवजी पोहे, पोह्याच्या ऐवजी भात शिळा असलेला.
हा.
हम् ते तिन्ही पैकी एक कुठलं तर घालायचं. थोड एक वाटीभर. आणि ते बारीक केलीस की दुसऱ्या दिवशी आंबवण्यासाठी जर वातावरण हे असेल थंडीचं, पाऊसचं असेल तर, तर त्यात अर्धा कांदा चिरून टाकलीस तर ते आंब ते चांगलं. उन्हाळा असेल तर काय मग आंबतेच मग काय करायचं बॅटर ते एक सारखं एकाच दिशेने हलवायचं. तवा गरम करायचा. तव्यावर पाणी मारायचं. कापडानं पुसून घ्यायचं. आणि मग एक चमचा वतून गोल सपाट वाटी असत्या कणी मागच्या साईड ना त्यांना गोल फिरवायच. तवा जास्त तापवायचा नाही. तवा तापल्यास तर मग ते वाटीला चिटकून बसते. आणि मग मोठा गॅस करून त्याच्यावर लोणी किंवा तूप टाकायचं. स्पंजी होतात छान होतात आणि उठतात पण त्या तव्यात लगेच. तव्याला चिपकून व राहत नाही.
कुठला ते? तवा ती नवीन आल्यात.
नॉनस्टिक हा.
हा हा.
आता म्हणजे मला तर म्हणजे आता हातच बसलाय त्या डोस्यावर. छान होतात बघ अशाप्रमाणे करून बघ. हम्म. कधी तर ट्राय करायचं एक एक रेसिपी.
हम्म.
कशी मिसळ करतेस?
मोड, बटाटू आणि मूग आणि मसाला ग. तेल, जिरं, आलं, लसूण, कोथमीिर असं तेन बारीक करून.
हम हम हम.
ते अशी आमटी करून घ्यायची.
हम् हम् हम्.
आणि मग फरसाण कांदा
हम्म हम्म हम्म.
गुगलवर एखाद्या माणसाची फक्त माहिती घेऊ शकता.
हम्म मी कसं करतोय सांगू मटकी आणि बटाटा कुकरला एक शिट्टी काढून देतोय घेतोय हा मग तेलात तिळजिर हे तिळजिर सॉरी मोहरी आणि जिर जरा टाक कच्चा कडीपत्ता टाकायचा आल्ल-लसूण पेस्ट टाकायची कांदा टोमॅटोची प्युरी जरा त्यात एक चम्मच बेसन घालायचं आणि ते भाजू हा बेसनचं पीठ एकच चम्मच छोटं आपलं दुधाचा चम्मच आणि अम हे करायचं भाजायचं आणि त्यात मिसळ मसाला, चटणी, हळद हे आणि मीठ घालायचं तेल येऊ पर्यंत भाजायचं आणि उकडलेलं मटकी आणि आपल्याला पाहिजे ते म्हणजे पातळ जाडसर अशी आमटी करून घ्यायची त्याची कट आणि मग काय उकळे शिजलं की झालं फरसाणा, लिंबू, कांदा, कोथिंबीर नाही नाही नाही काय घालत नाही मी त्यात
हा हा
हम्म नुसता कांदा टॉमॅटोची प्युरीच घालतोय
व्हय साड्या घेतलाईसा म्हण
अ होय कुठं फाटल्या म्हणून सांगालत्या बाई हम्म मम्मी म्हणालती मामीनी बघितल्या कुठं फाटल्या म्हणून
होय ही मला सांगालती सोड छान आहेत म्हणून
छान आहेत ते कनी काय डिझायनर साड्यांचा प्रॉब्लेम काय असतोय सांग डिझाईनर येत्या आणि डिझाईन जिथं संपत्या कनी तिथं साडी मोठी असत्या गं ती
हा हा
हा तिथं मग प्लेट दुमडून आत कणी हातशिलाई घालून मग त्याला लावायला लागतय मम्मी आमची म्हणाल्या फाटक्या साड्या घेऊन आल्यास
मग तेच म्हटल आणि कुठं फाटल्या कुणास ठाऊक बाई बघ बघ फोटो पाठव म्हटल्या आता कवा पाठवित्या बघूया
कुठून ह्या मोलीतन घेतलास
इथ हुपरीत होय हुपरीत हम्म सेल आलेला गं बाराशेला
सेल लागलाय
तिथं पण लागलाय की खरं लई गर्दी हाय म्हण
तिथं कायमच असत्या
हम्म आणि छाया ताई म्हणालत्या होय छकुली दी तेन म्हणालत्या खरं ह्या वेळेस काय बाई चांगलं माल नाही म्हणून
होय
अ होय जाऊन आल्या त्या बघाय पाहिजे आता एकदा जाऊन
हम्म
मला थ्री पीस असले तर एखादा घे म्हणून सांगितलेला डिझायनर मध्येच ते साडेसातशेला येतात ना
होय
हम्म आणि लेगीज एक राणी कलरची पाहिजे होती नव्यानव ला सेल लावलेला त्यांना लेगीज, ॲकल. हम्म, ते तीनशे, साडेतीनशे येत्या गं. नव्यानव ला मिळत असेल तर काय हरकत आहे. म्हणून म्हंटले. मग म्हटली ती, घेतो म्हणून, होय-होय.
आता पंधरा उत्पन्न असतोय असतील.
हाय की, ह्यो महिना पूर्ण आहे, ह्यो पुढचा.
खरं तवा कस होणार आता. तेव्हा असा असला माल नसणार गं सगळं संपणार.
गाळच सगळा.
नाही आमच्या अस, नवीन
होय. नवीन सगळं संपलेलं असणार तेव्हा. कवा आलीत मामी तेन. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.